हां येयला लागला आत्ता आवाज. मायक्रोफोनचा ऍक्सेस चालू केला नव्हता मग कसं होणार?
म आम्हाला माहिती वय आता.
तीन फोन वाया गेलं.
हय.
शंभर रुपयाला हेडफोन असतात.
ह ह ह.
एका कॉल माग ऐंशी नव्वद शंभर रुपये भेटतात.
होय म बरं झालं कि.
हां तीन गेले अ वाया तुमचेच तुम्हालाच केलते तीन कॉल.
हां. मंग तू मला काय माहिती आसं असतेय ते फोनच्या.
सांगायच तिथं आसं येतय म्हणून.
आ पण माला माहिती नाई ज्यासल् हाय ते मी तरी उचलत होतो की.
तेनला बघायचा ना.
बाय मी गाडी चालवत नाय त मला माहिते का काय कारते ते. हां.
वीडियो पा हम हम हम.
काय
गाडी घेऊन कुटे गेलता?
नाय बारा म दिला. भवननगर, कुरवली, तावशी.
पाह नाम नाम.
आं.
ला
हॅलो.
माम्.
कुरवलीला.
उशिर झालता येयला ओ म्हनून म्हनलं कुटे गेलता.
नाय कुरवल्याला गेलो होतो.
हम्म.
हां आ.
फिरायला बिरायला जायचं का कुठं आपण?
आ
फिरायला बिरायला जायचं का म्हणलं कुठे
हो जायचं कि कुठे जायचं?
बाकी येऊया का एक दोन दिवसात माघारी एक दिवसात एक दिवसात येयाचं मघारी जावून
हम्म बरं बर
वनवळा आहे तिकडे
जावू की
बघायला छान आहे ना तिकडं
हा पाऊस चालू झाल्यामुळे आता
हम्म
निसर्ग आहे चांगला आहे.
गाडे बि तेसतात त्याच्या
आ
गाड्या हि लेय घसरतात चिखलात
हम्म दबदब असं असतेत तिथं लय
पडते ती दगडण हे काय होते काय ना
ते धोकादायक बी आहे तसं तिथे डोक्यात बी पडते ते
अ हे झालं नाही होय एका गाडीवर झाडच पडले अख्खं सगळ्या ह्याच्यातली माणसं मेली अख्ख्या गाडीतली
कुठे?
ते फिरायला गेल ते
झाडाखालीच गाडी लावली असेल त्यांनी
नाही नाही चालू गाडीच पडलीय चालू गाडी होती.
हा
त्याच्यावर पडलं झाड-
फटा मोडला असलं
अख्ख झाड झोकळून पडलं
हा फटा मोडला असंल ते पडलं असेल मग हे ते झालं होत की आपलं गोतावंडीत
हा मुळे सकटच निघले आखक झाड
हम्म गोतंडीत झालंय कि तसे पावसाळतच मला वाटतं ते एक पाच सात वर्ष झाले असते ना सात आठ वर्ष झाले असते ना सोन सोनाचा माणूस कामावणी घरी चालला होता. संध्याकाळचा फाटा मोडला निमित्त
पण ऐकलंय तेव आपलं लग्न झालं नव्हतं बघा
हम्म हम्म
बरोबर मा मामांनी सांगितलेला आमच्या चुलत मामांनाला मेलता ना ते बाबा
जागेवर मेदूच बाहेर पडला होता.
हा बरोबर
ते एम ए बघितले होते. मग आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन बघितलं गे तिथं
खरं झालं असता लोड मोठ
ते होत कोरव कोरवलीचच होतं देवी कोरवलीच्या आड्याला
हम्म
त्याची तर लय बारकी पोर होती.
कंटिन्यूस चालू असल्या जाणं पण लयं अवगड
पावसाळ्याचं त्यामुळे जायचं नाही कुठं अजिबातलं याला
तेठीिक वरण वरणं दगड पडला डायरेक्ट त्या गाडीवरत जाऊन धक्क करण मोठा
मोठो फोट असते. ना त्याला कमीत कमी पावसाळा चालू झालं की जाय की जायचं नसतं कमीत कमी दोन महिने होऊन द्यायचे असतत.
नाही का? पा कुठं कंटिन्यू कुठं चालू
कारण ते नचा प्रश्न नसतो ते दगड होऊनच लेले असते ते आणि परत ते पाणी पडलं आता जेव्हा कार झाली दगडं फुटते ती मग ते फुटलं गेलं की बाजूला खाली पडते. ते
माती पण जाते वाहून सगळण..
हला जा बघितलं ना कस झालं होतं.. ह अम लोन काओो कायज यती..
हो माळवाडी का खायत ना असं गाडी..
अख्खं गावस बुजल होतं माती खाली.
आक्का गांवच गायब झालता
हंं.. तरी ब ते एस टी ड्राय्हरला.. जाताना त गेलता ति येताना बघितलं तरी गाव नव्हतं
त्यालाच कळलं त्यांनी सांगितलं
े एस्टि ड्रायवर मुळं तर मगती... मग काढली नाही ते त कुणालाच कळाला नसते लवकर
अर फक्त वाचलेली त्याच्यातले
हे बाहेर कुठे गेली होती..
बाहेर नकी फक्त एक शाळा राहिलेली त्याशाळेत उभा रायलेल ती पोरं
नाही नाही गावाला गेलेले व राहिले की ज जगले की
गावाला गेलेली आणि त्या शाळ शाळा ना वरवूनचीव होती जरा जास्त त्याच्यामुं ती शाळातली माणसं पोरं तिथली वाचली े माणसून येईल तिथे दीड दोन हजार माणसं मीली समी
हां
दीड का दोन हजार माणसं मिळेली सज
नाही जस होतं गावच अख्ख होते.
हा ह
काय काय तररी गावली सुद्धा नाहीे
आ त गली सातऱ्याची मदी पोरं गेलेली बड्डे सेलिब्रेट करायला
ह
महाारगाला गेल ते आम्ही नवीनच गाडी होती
ते हे होते..
हां
स्टार होते. त्यांनला वळण वओळून दिसले नाही त्यांना
प हजार फुट आत मध्ये जाऊ पडली
र रुपल् हो ओळून ओळण दिसले ना त्यांनला ते अचानक ळ अचानक वळ दिसल्या होताला ती कंट्रोल झाली नसती ना गाडी
बड्डेच्या दिवशीच गेलो बड्डेच्या दिवशी
हम्म, बड्डेच्या दिवशी. ते एका माणसाने सांगितलंय, त्या समोरच गाडी गेली म्हणून. हा, कोणालाच कळालं नव्हतं ते.
खाली खाली क्रेन लावून, उतरून बघत होती माणसं हायत का गाडी पडली घेऊन.
हम्म
आणि मग ती गाडी बाहेर काढली, चुरा झालती सगळी गाडी.
हम हम मग
काय काय राहिलंच नव्हतं, गाडीतच टाकून आणली होती वर माणसं ती.
कसल्या हेच्यात बांदलेल बेल्टानि, आणि दावेेने वडून वर काडले.
हम्म नाही ती बेकार काम असतंय.
ते आपल्या इष्टीने गेल्यालं परवडतंय.
इष्टीचं तर काय खरं असतं?
इष्टीचं नायसतं काय खरं, पण पैसे भेटतात ना त्याचं.
कशाचं पैसे मिळतात, जीव गेल्याव पैसे मिळून काय उपेग हाय
आपल्या मागच्यांना त
हा मागचेन
नाही, पण आता सध्या कुठच नाही पाऊस चालू.
तर चालूच आहे, नाही भुरकाट चालूच आहे की.
आपण हितं महाबळेश्वरला जायचं, एका दिवसात यायचं जाऊन.
एका दिसात जाऊन येतं का महाबळेश्वरला?
हा, महाबळेश्वरला एका दिवसात जाऊन येतं.
आणि काय आहे महाबळेश्वरला एका दिसात बघायला?
हाय की, छान हाय की तिथं पार्क हे हाय.
हे, काय नाही बघित बघितलं धबधबा आहेत तेवढं.
हा, तेच की तेच बघाय जायचं धबधबा हे मस् तपैकी, वातावरण छान असतं.
स्वतःची गाडी लागती तवा ती जमतं, म इष्टीनी जमतं का? नाही नाही इष्टी नाही तिथं जात त्या धबधब्यापशी. आता आम्ही गी गेलतो त्यावेळेसच बघितलं, इस्टी नाही जात. गाड्या आपल्या खाासगी गाड्या अन टू व्हीलरवालेच यायची.
सगळी जायचं, गाडी करून भैया, पप्पा हे.
हम्म, ते येतेती, त्यांच्या विश्वास बसल्यावर गेलो
नाही, येतेन की त्याला काय झालं, तसं कमी बसतात पैसे पण.
चार महिने झाले ते निघालेती तुळजापूरला. आणि त्यांच्या विश्वासावर बसायचंय. गांगापूरला, गांडगापूरला तर वर्ष झालं जायचं जायचं म्हणते ते
हम्म, बघू करू की गाडी गांडगापूरला पण जाऊ.
काय नाही काय नाही, केळव मला
अन पप्पाला बोलून बघायच तुम्ही, जाऊ म्हणायचं गांडगापूरला.
काय नाय पप्पा नाय अन काय नाय, पप्पाच ह्याज मम्मीच ऐकतेत.
एका दिवसात रिटर्न येऊ.
एका दिसात येतं गांडगापूर वरून ही, तुळजापूर, गाणगापूर करायचं म्हणल्याव?
पहाटं निघायचं, दोन तीन वाजता.
हम्म तुळजापुर अन् गाणगापूर एका दिवसात होतं.
ल काय
हे
होत एका दिवसात करायचं तस.
करायचं म्हणलं मग होतं की. पण दरशन तरी व्यवस्थित मिळायला पाहिजे ना.